हॅलो! हॅलो!
हा आवाज येतोय का म्हणलं? हा म्हजेत का म्हणलं.
अरे हे दहा मिनटं चालू ठेवलाय लागण काय?
हो ना चालू व्हायल ते,
अरे बापरे! आता कंप्लीट कधी होईन मग हे.
हा होईना ना बोल माझ्या सोबत. हा दहा मिनिटं म्हणजे काय रे,
आज चालू आहे की रेकॉर्डिंग वर जाती नाही. हां.
बरं. ते आता कुठय लॅबलाय कि काय?
आता घरी.
लॅबला जाऊन आली तू वापस?
अ नाही नाही घरीच होते मी कायचे गेले जायचं अजून लॅब ला अभ्यासाला. तर मंग अ जायचं होतं ना गेली नाही अजून, आता हे एवढं प्रोफाईल टास्क - कंप्लीट करीन कार्याचा हा तुला प्रॉपईल टास्क मिळाला का?
हा. मिळाला ना.
मिळाला का, प्रोफाइल टास्कच नाव काय आहे?
अ प्रोफाईल टास्कच नाव?
हा फोन फ्रेंड ए का?
हा.
हा हा बरोबर नवीन टास्क आला तो आता आपल्या सगळ्यांना-
अच्छा.
ते कंम्प्लिट करायचय आपल्याला.
बर, बर करू ना.
हा हा करू ना.
एकदम व्यवस्थित
हाव का? आणि ते रात्री आलते. तुम्ही गॅदरींग पाहल खुलताबादला.
कोणाची गॅदरिंग होती?
गॅदरींग होती ना, खुलताबाद मधी.
नाही राव मला नव्हतं माहिती.
नाही का. आम्ही गेलतो पाहिलं एक नंबर गॅदरिंग झालती.
हो का.
हा सां-
छोट्याशा छोट्याच्या कॉलेजला होती. छोट्याच्या कॉलेजला होती पण मंग छोट्याच्या कॉलेजला जायचं होत पण पाऊस आला त्याच्यामुळे नाही जाणार.
बाई जायचं ना मुली लई सुंदर डान्स करत्या.
अरे ए सगळं खरं आहे पण मंग तिथं जायला पाऊस चालू झाला ना.
हा तो लहाना भैय्या गेला होता ना.
हम्म.
हा. आत्यान सांगितलं होतं.
हा.
गेला म्हणे गॅदरिंगला तो म्हणलं बर चांगली गोष्ट य म्हणलं.
हम्म रात्री आलाच नाही मंग त्यो सकाळी आला.
बोलले होते ना ते स
ओमचं? कस चालय ओमच?
ओमचं काही नाही बशेल ए
काई कामं - धाम करतो की नाही?
नाही शाळा करतो ना. कॉलेज. हा आता उद्यापासून रेग्युलर असत, गुडी पाडवा हाय गुडी पाडव्याची सुट्टी ना.
हा.
हा मग आज घरी आहे. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
सेम टु यु तुम्हाला पण तुमच्या आणि तुमच्या पूर्ण परिवाराला गुडी पाडव्याच्या आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
हा सेम टु यू बर बर.
हा मम्मी पप्पा
मम्मी आहे पप्पा बाहेर जायेल होते पप्पा येऊ राहिले अजून.
अ पप्पा बाहेर कायला गेले कुडं.
अ -काम होत जरा थोडं बाहेर तिकडं जाईले पप्पा. हा त्यांना त्यांच्या फोन मधी पण कार्या ॲप आहे आणि त्यांना अजून टास्क आलेलं आहे वाटतं टास्क आलेलं त्यानला पण कमप्लीट करावं लागल.
अच्छा ओमच्या फोन मध्ये आहे की नाही?
अ नाही. माहित नाही मला काही हा.
बरं.
हा.
चालू हाय स्टडी.
हा बरी चाली आता काय तयारी करत रायची.
व्हईन का मग यंदा?
नाही नाही पॉसिबल नाही.
कधी?
पॉसिबल नाही आहे नाही नाही. आपण जरा तयारीला उशिरा लागलो.
अच्छा उशिरा लागले की लवकर लागले
आ चुकी आपली हे पण ती चुकी भोगतन हे आपल्याला आता.
अरे तुम्ही लवकर लागले तयारीला.
नाही उशीरा लागलो आम्ही लवकर हॅलो चांगलं नाही आहे का ग? नाही का मला खायचे तवर आता ठीक आहे आता म्हटली अवघड आहे मला काही बी खायचंत घरातलं संपूनच जात.
शेंगदाणे खायचे होते.
हाव ना.
कस काय कशा बदल? उपवास होता काय आज उपवास आहे आज.
नाही नाही मी काय चुक
हा का.
हा इथून अ काल इथून मैस माळचा मसोबा माहीती हाय का?
हा माहित आहे न.
तीथ लोक पळत गेले अन रिटर्न तिथून पळत आले बारा किलोमीटर. आणि पूर्ण मैस माळचा चढ आहे तर माझे पूर्ण
ब्लाउज आले. चावी नाही का मग चावी नाही का लॉक काढून टाक ना.
ए चावी, चावी नाही आता ग्राउंड वर जाणं हे लॉक तोंडन पडल आपल्याला पायाचं गड्या.
बरं बरं.
हा, ग्राउंड वर जाणे हे. तिथं पाच, सहा राऊंड आजचे सहा राऊंड राईट आहे सहा, चारशेच्या.
ती गेली बर आणि फ्रीज मध्ये आठ नऊ हजारचं, आईस्क्रीम होतं. म्हणलं आता जर लाईट जर लवकर आली नाही, तर पुरा कार्यक्रम वाजल म्हण
नाही, मग तुम्ही इन्व्हेटर घ्यायला पाहीजेत ना.
अरे इन्व्हर्टरला विषय असा आहे इन्व्हर्टरला फ्रिज ला जास्त फ्रीझर लागतं ना.
हम्म.
फूल लाईट लागते, मग ती इन्व्हर्टरवर होत नाही. माझा बी डोक्यात चालू आहे, सोलर प्लॅन
सोलर प्लॅन, आरे इकडं लई जणांना सोलर प्लॅन केलेला आहे. लई म्हणजे लई जणाकडं आहे केलेलं.
मला लई मोठा साठा लागल, कारण की मग हे किती तीन फ्रीज आहे, अजून एक घ्यायचं चार फ्रीज होईल. मंग किती लागेल मला लाईट, हा. आणि ते मा माझं डोक्यांत असं चालु होतं, एक का घरी, घरी दोन प्लेटा बसवू, म्हणजे घरचं पूर्ण होऊन जातं. घरी गरज नाही, तसंही इन्व्हर्टर आहे घरी.
हा, नाही ते सोलारचं आता प्रत्येकाच्या घरात, लाईट बिल लई येऊ लागलं बर का?
हम्.
आता प्रत्येकाच्या घरात एक सोलारची, सिस्टम राहणारच आहे. याला लई व्हॅल्यू, आहे इथून पुढं.
हा.
हाव.
मी आता काय करतो, सोलरचं पूर्ण प्लेटा आणतो पाच-सहा किती मोठ्या बॅटरी वगैरे आणतो, कोठा पूर्ण. पाहतो पहिले बजेट, किती होतं किती नाही.
हा ना, आपल्याकडे पैसे बी तर नाहीये.
गरीब, माणूस आहे ना मी?
हे ना पू. हो ना. परिस्थिती तशी नाहीये ना आपली.
आज, आज रात्रीचा भात गरम करून खाल्ला माहितीऐ.
काय करते गो? मी पालकाची भाजी खाल्ली रात्रीची.
खिचडी गरम केली. मी केलती, काल रात्री खिचडी.
अन मी रात्रीची, पालकाची भाजी खाल्ली. ते लोह राहता ना, पालकाच्या भाजी मधी. शरीराला, विटामिन भेटण्यासाठी. हा मंग काय?
मग भातानं पण भेटल ना? भात खाल्लांन मग मी. भातानं पण, भेटतं ना प्रोटीन.
भातानं? प्रोटीन? काय प्रोटीन भेटतं भातानं?
एवढं नाही माहिती मला, पण भेटत म्हणे.
हम्म, हो का?
एवढं शिकलेलं नाही मी.
हो का?
बारावी, कहा तक पढे? बारावी तक पढे.
बारातक. बारा के आगे, गीनती नही आती क्या?
नाही ना.
नाही का.
बारा क तेरा होताय, तेरा बसते नाही ना फोन मध्ये.
नाही का
बर बर
आता लस्सी आली आमच्या दुकानात लस्सीचे बॉक्स घ्यायचे दोन. बाकी एकदम मजेत. पोरं सोरं पण मजेत आहेत.
हा आताच झाली दोन चार
दोन चार झाले का बरं बरं मग जीव लावून परे
हा चालल ना.
हा
हम्म तुमचं कस चालू आहे खुशालय आहे ना तुम्ही खाऊन पिऊन सुकी आहे ना.
हा खाऊन पिऊन सुकी.
बरं आहे असंच राहत जा.
हा म काय तस सराणी हम
काय मंग लग्न बिघ्न कधी दोन चार वर्षात ऐ का नाही प्लॅन.
हा लग्न करायचंय ना आता.
चार पाच वर्षा न का.
सुपारी फोयडी ना उद्या लग्न या.
नको नेक्स्ट टाईम म घेऊन पत्ता, कधी कधी म्हणले
उद्या आहे ना उद्या हा उद्या लग्न आहे ना.
बर बर चालेल ना.
हा दु
हा मग आज हळद असन-
हळद झाली ना सकाळी.
सकाळी झाली का म्हण सांगितलं पण नाही मी आहदीचं मला फ्लेवर येन दोनही पण
तुम्हाला सांगायचं ध्यानच नाही. हो ना भातात विटामिन डी राहत बर का?
विटॅमिन डी राहत का.
हा बी ट्वेल.
थँंक यू सांगितल्याबद्दल. मला काय एवढं हम्म आयडिया नव्हती मला यांची. तेच्यात काय एवढी.
नाही का.
हम् हम्म विटामिन डी राहतं का. विटॅमिन डी यांच्यात पण राहत ना अंजीर अंजी म्हण ते,
पण असतं दोन्ही जीवनसत्व आहे त्यांच्यात.
हा का
हा आणि हे जीवनसत्तव भारताच्या लोकांमध्येध म्हणजे असं सामान्यपणे आढळत्यात का कमी बुवा. असं
आढळतं का कमी हाय म्हणून,
हम्म खायला पाहिजे लोकांना भात पालकाची भाजी वगैरे. विटामिन डी विटामिन सी.
अच्छा डाईंबांमधून पण भेटत ना.
हा काय...
डाळिंब खाल्ल्यान पण भेटत डाळिंब नाही राहत का डाळिंब.
डाळिंब हा ते डाळिंब काय राहत.
त्याच्यामध्ये पण राहत व्हिटॅमिन डी.
हा डाळिंबा मधी.
हम्म... तुला माहिती होत की केळी मध्ये पण राहत म म्हणजे ते. वेट वेट गेन करायसाठी एकदम भारी.
हो खरंच बर का.
हम्...
हम्म याच्यामध्ये काय माहिती म्हणतात तुम्हाला. दाया याच्या नाही नाही विटामिन सी असत. हा विटामिन सी आणि केअसत.
ह अच्छा.
हा, बी नाईन पॉलेट.
ते एवढं नाही माहिती मला, मी बारा वाजेपर्यंत अभ्यासथोडा करेल.
अकरा, अकरा टक्के आपलं जे विटामिन सी असतं का त्याच्यात, ते अकरा टक्के. के असतं, आणि वीटामीन के. जे हाडांच्या आणि रक्तासाठी आरोग्यासाठी महत्वाच राहत ना, ते चौदा टक्के राहत त्याच्यामध्ये. आणि आपलं सी का रोगप्रतिकार शक्ती वाढवत माणसाची.
अच्छा...
त्याचे फायदे लई आपल्याला, रक्तदाब नियंत्रित करत ते शरीरात, लोहा ची कमतरता भरून घेतं, पेशीं ची संरक्षण. संरक्षण करतं, कर्कररोगाच आता लोकं तांबकु बींमाकु खात्यात. त्याचा धोका टळतो कर्करोगाचा.
कश्याने?
येचा डाळिंबाना, डाळिंबाचे फायदे.
धन्यवाद एवढं ज्ञान दिल्याबद्दल, ठवतो मग आता. खात जा तुम्ही, चांगलं प्रोटीन भेटल तुमच्या शरीराला, परत तुम्ही पोलीस बीलीस होशान मग लावकर.
आपलं खजूर, बिजूर, डाळीब, केळी, मणुके, बदाम, काजू.
ब येऊ काय दोन चार दिवस तिथं?
मी अजून यमबीचं प्रोटीन, आणि यमबीचं प्रि वर्क आउट.
एम बी च प्री वर्कआउट, आणि एमबीच प्रोटीन. बापू, लय पैसे वाले लोक आय तुम्ही.
नाही नाही पैसे वाली नाहीये, उदारी वर घे, नाही उदारी वर घेयचं. पैसे द्यायची बाकीअजून लोकायचे.
अच्छा, चालेल मंग काम करा पैसे कामवा. हा ठेवतो.
बरं.